हॅलो
हॅलो तुला माझा आवाज ऐकू येतोय? हा त्याला अ मग असच बसले होते मग ख खूप दिवस झाले म्ह कॉल करून तुम्हाला म कॉल करूया.
हो हो बोला ना मॅम कशा आहात? अ मी पण मस्त.
ठीक आहे होय तेच म्हणलं खूप म्हणजे ह् आजकालच्या या धावपळीच्या जीवनात आपल्याला अ अरे तरी म्हणजे अ स्वतःकडे कमी लक्ष देत असतो आपण त्याकडे कमी लक्ष देत असतो मग आपण अ म्हणजे काय मिळेल ते विकतचं किंवा असं म्हणजे आपल्याला चमचमीत वगैरे पदार्थ खाण्यासाठी वेळ म्हणजे बनवण्यासाठी वेळ नसतो. मग हो मग अशा म्हणजे अ मग तर त्यातल्या त्यात पण वेळ काढून कधी तर असं चमचमीत आणि अ तोंडाला चव येण्यासारखे असं म्हणजे थोडे पदार्थ बन बनवस उया म्हणजे घरच्या घरी ट्राय करूया जस की वडापाव कांदा भजी मिरची भजी आता गरमागरम म्हणलं की कोबी मंचुरी अस म्हणजे अनेक पदार्थ आपण घरी बनूवूया कारण बन बन बनवूया कारण का पावसाळा आहे बाहेरच गाड्यावरचं अशुद्ध तेलात तळलेलं खाण्यापेक्षा आपण घरी जे काही रेसिपी आहेत म्हणजे अस ट्राय करूया
हो अगदी बरोबर जस की तुम्ही बोलात की पावसाची चाहूल चालू झाल्यास आपल्याला गरमागरम पदार्थ खाऊ वाटतात जसे की भज़ी
मंचुरियन तर खूप छान पदार्थ असं म्हणजे गरमागरम खा खाऊ असं वाटतात तर तुम्ही कोणत म्हणजे तुम्हाला कोणती डिश किंवा बनवायला किंवा खायला आवडते
तर मला जास्त करून वडापाव अ हे बनवायला आवडत कारण कां म्हणजे कारण का वडापाव हा म्हणजे चवीला पण खूप छान लागतो तो त्यामध्ये जी काही बटाट्याची भाजी असेल आणि डाळीच पिठाचं जे काही वरच आपण मिश्रण करतो त्याच्यामुळं अगदी असं छान अस चव अ चवीला आपल्याला वडापाव लागत असतो हम्
बटाटे असल्यामुळं ते कॅलरीज असतात पर तू हेल्दी असतो म्हणजे हळद वगैरे यूज केली जाते बेसन देखील असत आणि ते गरमागरम पावसाच्या सानिध्यात म्हणजे पावसाचा अनुभव घेत किंवा मज्जा घेत एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट घेत करत खाण्यात आणि त्यासोबत चहा झाल्यास खूप छान अस मज्जा देखील ते पोट देखील भरत आणि तो क्षण अविस्मरणीय असा बनतो अगदी बरोबर तर तुम्ही मला वडापाव ची रेसिपी किंवा काहीतरी म्हणजे असं पावसाळ्याच्या दिवसात खाण्या काहीतरी तुम्ही मला एक्सप्लेन करू शकता किंवा एखादी रेसिपी ज़ी पावसाळ्यात खाल्ली जाते अन जेणेकरून पोट देखील भरेल आणि मन देखील भरेल असे तुम्ही सांगू शकाल
हो हा जस की आता मी तुम्हाला गरम आता पावसाळा सुरू झालय आपलं जास्त कर तळलेले पदार्थ खावेसे वाटतात त्यातल्या त्यात आपण आता वडापाव हा वडा वडापाव आपण मी तुम्हाला वडापाव ची रेसिपी सांगते आपण घरच्या घरी अगदी पटकन असा बनवू शकतो हा वडापाव मग आता वडापाव असा वडापाव करण्यासाठी आपल्याला काय अव्हेलेबल पाहिजे तर पहिल्यांदा डाळीच पीठ ओवा जिरेपूड परत अं कोथिंबीर बटाटा अ आललसुण पेस्ट परतच ठेचा आणि आणि कडीपत्ता, कोथिंबीर अ परत तेल हे सगळंच साहित्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे मंजे जर नसेल तर आपण आपण दुकानातून विकत आणलं तरी म्हणजे पटकन होऊ शकतय मग आता हा. म आपल्याला आता पहिल्यांदा काय करायचं आहे जे काही आपल्याला बटाट्यासाठी सर्वात पहिला आपल्याला काय करायचं आहे तर बटाटे शिजायला घालायच आहे. बटाट्या शिजायला घालताना. आपल्याला म्हणजे अ कुकरमध्ये किंवा आपण एका पतीलात सुद्धा घालू शकतो. आणि ते बटाटे आहेत ते अस म्हणजे अखंड न शिजायला न घालता म्हणजे कट करून शिजायला घाला. जाणे करून ते पटकन शिजतील. अ मग त्यात आपण पाण्यामध्ये थोडस मीठ सुद्धा वापरू शकतो. कारण का मंजे माउसा असा बटाटा लगेच
अ अनेक डाऊट आहे. म्हणजे असं बोलतात की काही काही जण वड्या वड्या मध्ये वाटणे देखील घलतात. तर आपण आपण वाटणे घालू शकतो का स्किप करू शकतो. म्हणजे चालेल किंवा नाही चालेल वाटाने हेल्दी असतात ना आपल्या शरीरासाठी तर आपण घालू शकतो किंवा नाही म्हणजे काय करायचं जास्त करून करून घालू. घालू शकतो का नाही.
तसं म्हणाय गेलं तर आपल्याला समोस्या मध्ये वगैरे हे म्हणजे आपण वटना घालू शकतो पण जास्त करून आपण हेज्या मध्ये वडापावमध्ये अवॉइड करतो. कारण का? जो काही आपला भाजी भाजी कारण का पीठ लावणार आहे. अ आपण जे काही बटाट्याची भाजी करतो ना त्यामध्ये असं ढोकळं म्हणजे असं. वटाणे वगैरे चालत नाही जाणेकरून मग म आपला जी काही गोळे करणार आहेत. ते गोळे करण्यासाठी गोळे करण्यासाठी आपल्याला प्रोब्लेम होऊ शकतो. म स्मॅश केलेले वाटणे किंवा हे चालतात. पण ते वाटणे. आपण अवॉइडच करायचय आपल्याला भजी मध्ये वडापाव मध्ये आपण कांदा सकट घालत नाही. कारण का ते अस कचकच होत ना त्यामुळे आपण ते वडापाव मध्ये आपण कांदा सुद्धा अवॉइड करतो. म आपण त्या मध्ये वाटणे घालण्याच अवॉइडच केलं पाहिजे आणि आपण नुसताच. आपण त्यात नुसता हेच वटने घालायच अवॉइड. अवॉईड. अवॉइडच करायचं. ओके मग चला अ आपण हे. आपलं हे आपलं काय? आता आपलं म्हणजे हे वाटणे आता आपण अवॉइड करूया. आणि तुम्हाला मी हे सांगते की आपल्या भाजी बनताना बटाटे जे शिजलेले आहेत किंवा आपण न मीठ. वगैरे घालून पाण्या मध्ये भात बटाटे शिजून घ्यायचे आणि ते घ शिजून घेतल्यानंतर बटाटे छान अस मऊ म्हणजे आस गार पाण्यात हे करायसाठी घालायच. पुन्हा ते गार पाण्यात बटाटे घालायचे नाही. कारण का जी काही बटाट्याची चव आहे ती निघून जाते. निघून जाते. त्यामुळे आपण मजे जे काही आपली वफळलेली उकडलेली बटाटे आहे. ते बटाटे आपण बाजूला ठेवायचे आणि आपल्याला ते उकडून उकडून घ्यायच ते अ नुसता उकडलेले बटाटे गार झाल्यानंतर वरची जी साल आहे. ती साल काढून घ्यायची आणि म आपल्याला ते बटाट्याची जो काही आता भाजी बनवायची आहे. ते बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला अ अ को कोथिंबीर आल लसूण पेस्ट ठेचा आणि परत कडीपत्ता हिंग ही गरज असते परत आणि काय करायच एक कडई घ्यायची आणि कडई मध्ये तेल टाकून कडाई मध्ये ठेवायच आहे. गरम तेलात जिर, मोहरी किंवा मोहरीच तडका सुद्धा आपण देऊ शकतो आणि मोहरीचा तडका दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता आल लसूण पेस्ट परत ठेचा आणि अ आणि आपलं हे अ अ हिंग ह्या सगळ्याच आपण फोडणी घ्यायची छान खर्पच भाजून घ्यायचा आणि नंतर भाजल्यानंतर त्यामध्ये आपलं जे काही उकडलेले बटाटे आहेत. ते बटाटे घालायचे आणि अगदी थोडीशी वरून हळद आणि मीठ घालायचं आणि आपण कोथिंबीर सुद्धा घालू शकतो. आणि अशा पद्धतीने जी काही बटाट्याची भाजी आहे. ती आपली तयार झाल्यानंतर झालेली आहे. आणि बटाट्याची भाजी झाल्यानंतर मग ते थोडंसं जाड राहील का म्हणजे ते चाकून वगैरे नाही ठेवायचं का ताटामध्ये असंच. मध्ये ठेवाय. जेणेकरून तिला पाणी वगैरे सुटणार नाही आणि बटाटे हा म्हणजे आपली भाजी आहे ची तर राहिलं. ताटामध्ये गार होण्यासाठी ठेवायचं आणि गार होण्यासाठी ठेवल्यानंतर त्या छोटे छोटे गोळे करून ते मीडियम साईज मध्ये घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण पण अ छोटे छोटे गोळे घेतल्यानंतर त्यानंतर आपण. एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं म्हणजे आता आता वडापाव सा साठी आपल्याला पीठ तयार करायचं. मग त्या पिठामध्ये त्याच्यामध्ये ओवा, जिरे, सोडा, ओवा. सोडा आणि अ हिंग सुद्धा घालू शकतो. किंवा आपण चटणी ववी असेल. तर चटणी सुद्धा. चटणीचा वापर करू शकतो. आणि ते हळद सुद्धा आपण त्याच्यामध्ये युज करू शकतो. मग अशा पद्धतीने जे काही छोटे छोटे आप - वडापाव साठी भाजीचे गोळे केले. का मग ते गोळे आपण त्या पिठामध्ये घ्याय छान तेलात सोडायच अशा पद्धतीने आपला गरमागरम वडापाव तयार होतो. मग त्यात आपण आयना आपण त्याबरोबर चटणी लसणच्या चटणी बरोबर सर्व करू शकतो. किंवा अ ते काय कट आपण जे काही कटाचे आमटी करतो. त्या कटाच्या आमटी बरोर सुद्धा आपण सर्व करू शकतो किंवा आपण खोबऱ्याच्या चटणी बरोबर सुधा सर्व करू शकतो कसं वाटली तुम्हाला माझी रेसिपी
तर फीडबॅक सांगायचा नंतर खूप छान पद्धतीने तुम्ही रेसिपी सांगितला आणि पावसात च्या वातावरणातील है ही वडापावची मज्जा खूप अविस्मरणीय असते खूप छान वाटले. कि तुम्ही वडापावचीे रेसिपी अगदी सोप्या भाषेत आणि झटपट अशी बनणारही सांगितला त्याबद्दल मी तुमचा प्रथम ता आभार मानेन आणि त्या पद्धतीने म्हणजे तुम्ही एकदम इझी जसं की तुम्ही सांगितला हेल्दी देखील, म्हणजे हळद वगैरे यूज होते. त्यामुळे आपल्या शरीरासाठी म्हणजे आरोग्यासाठी हळदी एकदम अतिउत्तम आहे. जखम आपण जखमेवर देखील हळद लावतो तर त्या पद्धतीने एकदम झटपट आणि व्यवस्थित रित्या आणि टेस्टी होणारी अ ही वडापावची म्हणजे वडापोवची रेसिपी आहे ती मला खूप आवडली आणि त्यासोबत म्हण ते फक्त आपण असं बोलतो. पाव देखील खाल्ला म्हणजे वडापाव अस खाल्ल्यासारखं असं सांगितला तर तुम्ही वड्यासोबत विविध म्हणजे कडी किंवा तुम्ही जसं कटाची आमटी असं सांगितलात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण हा वडापाव खाऊ शकतो. आणि हा पावसाचा अनुभव म्हणजे आणि अ द्विगणित करू शकतो. म्हणजे आणि जरा आनंद त्यात अ सामील करू शकतो. तर खूप छान वाट ही रेसिपी नक्कीच ट्राय करेन मी आणि तुम्हाला फोटोज किंवा त्याचे व्हिडिओ नक्कीच शेअर
ओके ओके थँक यू मॅम तुमच्याशी बोलून खरंच मला तुम्हाला कधीतरी बनवशी वाटली. तर तुम्ही मी सांगितलेली रेसिपी ट्राय करा मॅम नक्कीच ओके थँक्यू आणि असंच आपण पटकन नवीन नवीन रेसिपी शेअर करूया ओके आ बाय मॅम
ओके बाय